हॅलो हा बोला कि होय होय यालाय की हम् काय काय नाही बघा बसली आता. चहाची वेळ झालेली आहे. नाही आता जस्ट बसले होते थोड्या वेळ ना. घेईन घरीत जेव्हा येतील त्यावेेळेस.
हां मला एक छोटीशी तुम्हाला माहिती सांगायची वाटली म्हणजे आमच्या इकडे कस प्रत्येक सणाला वेगवेगळे पदार्थ केले जातात ना.
हा हा हा हां
मग मला मकर संक्रांतीच्या वेळेस ती ळाचे लाडू आणि भोगी भाजी बाजरी भाकरी ते जे तुम्हाला रेसिपी सांगायची.
हो हो सांगा की नक्की मग मला जर आवड. म्हणजे मला आवडेलं तर मी पुढच्या संक्रांतीला किंवा ह म्हणजे घरी करन ना आमच्या घरी आवडत. ना नवीन नवीन पदार्थ केले ना तर नक्कीच आवडतात.
कच
ह ह ह तेच मग सांगा कोणती रेसिपी
क्षेत्रात काही प्रमाणात वाढत असल्याचे जाहीर करण्यात आलेली कामे तळ तेळ तिळाचे लाडू किंवा वड्या आपण मकर संक्रांतच्या दिवशी तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतो. हिवाळीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळण्यासाठी तीळ आणि गुळा गोळ्याने बनलेला लाडू असतो तो
समय
हा.
एक मिनिट.
खा पण नाही का तुम्हाला काय?
नबी काय अवजारा वगैरे झोपतो आहेत. तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला तीळ गोळ गरजेचे असते खूप अ तस एक कप पीळ घेण घ घ्यायचे ते स्वच्छ असले पाहिजे एक कप बारीक चिरलेले गुळ
हा हा हा.
आणि एक ते चार कप भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे थोडस झाड. वाटलं लागत त्याला
हा.
आणि साजूक तूक जे आपल्या घरी असत ते एक ते दोन मोठे चमचे असले तरी चालते. जि वलची पूड असते ती एक ते दोन चमचे छोट. पसे
हा.
सर्वात अगोदर आपण काय करायचं. गॅसवर एक कडई ठेवायची ती मंदाच्यावर गरम करायची. त्यात तीळ घालून सतत हलवून तीन ते चार मिनिट हलके सोनेरी होई पर. आणि तीळ छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे तडतडायला लागलं का नाही. तडतडू सर ते भाजून घ्यायचं. ेी ते जास्त भाजू नका कारण काय ते लाडू कडू ला
हा.
भाजलेले तीळ एका ताटात काढून थंड होऊ द्या आणि त्याचकडे एक चमचा साजूक तूप घालावा.
हम्म बर.
त्यात बारीक चिरलेले गूळ मंदाचे व गुळ सतत. ढवळत पूर्णपणे वितळून घ्यायला पाहिजे आपण
हां
गोळाला छान पेस येऊ लागला की पाक तयार झाला आहे असं आपण समजायचं
बर
ते तपासण्यासाठी आपण काय करायचं एका वाटीत थंड पाणी घ्यायला घ्यायचं
हा
त्यात पाकाचे दोन ठेंब टाकला
हा
जर गोळाची पाण्यात मऊ गोळी तयार झाली तर समजायचं कि पाक तयार झाले तर अ आणि परत नंतर मग पाक तयार होताच गॅस बंद करायचा
हा हा
आता या पाकामध्ये भाजलेली तीळ शेंगदाण्याच कूट आणि वेलची पूड घालून सर्व मिश्रण अ हा एकत्र करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं
हा
मि्रण थोडे गरम असतात लाडू वयला लागतात आपल्याला कारण ते थंड झा क होत नाही ना
होय होय होय होय
अ आणि थोडं आताला पाणी किंवा तूप लावून जरी केलासा
हा
तरी तयार होत ते
होय
आणि चमचाने थोडे थोडे मिश्रण हाताला घेऊन गोळे घरगरीत लाडू तयार करा त्या पद्धतीने कस छान पद्धतीने आपण तयार करू शकतो ती रेसिपी आणि मग मकर संक्रांती दिवशी अजून एक पदार्थ करतात भोगीची भाजी हा आणि बाजरीची भाकरी
हम्म हम्म हम्म
हि त्या दिवशी केली जाते
हम्
आणि ती परंपरा अगोदर पासून चालून आलेली आहे ते खाणं गरजेचं जा असतं त्या दिव खुशीी
हम्म
आणि भोगीची खमंग मिक्स भाजी करण्यासाठी पाववाटे ओला हरवरा पाववाटी ओला वाटाणा पाववाटी अ सोडलेला घेवडा सगळ्या भाज्या म्हणजे ते एक लहान वांग्या ो किंवा एक लहान गाजर असो एक लहान बटाटा असो फोडी केलेला वांग पण फोडी केलेलं हे सगळं दोन त्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घालावे दोन मोठे चमचे सुके खोबरे
बर
खिसलेले दोन मोठे चमचे भ भाजलेली शेंगदाणी आणि मग ह सगळ एकत्र करून त्या फोटणी द्यावी दोन ते तीन मोठ्या चचे तेल एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे एक ते चार छोट्या चमचा हिंग. थोडसच हिंग घालावं कारण हिंग जास्त झाले की माणसाला त्रास होतो नंतर त्याचा. एक चमचा आले लसूण पेस्ट. थोडी थोडीशी कोथिंबीर. आणि सुके मसाले मध्ये काय आहे दोन मोठे कोल्हापुरी कांदा लसुण म्हणजे कांदा लसुण मसाला. आपल्या मार्केट मध्ये मिळतोच.
किवा आपल्या घरात आपल्या किंवा घरात बनवलेला गरम मसाला.
होय.
एक छोटा चमचा धनेपूड. एक दोन छोटा चमचा हळद. एक छोटा चमचा लाल तिखट. इतर चवी चवीनुसार मीठ. आणि भाजीवर भुरभुरण्यासाठी एक चमचा कच्चे तीळ.
हं
या पद्धतीने आपण अ ह्याची भाजी काय भोगीची भाजी तयार करू शकतो.
होय काय? हम्म
हा सर्वात आधी कढईत तिळ आणि किसलेले खोबरे हलक्या सोनेरी होईपर्यंत वेगवेगळे भाजून घ्या.
हा हा हा
भाजलेले तीळ खोबरे आणि शेंगदाणे एकत्र करून मिक्सर मध्ये थोडे पाणी घालून गुळगुळीत वाटून घ्या. एकदम बारीक वाटून तयार करायच. पेस्ट तयार करायची त्याची.
हा.
कडईत तेल गरम कर करत त्यात मोहरी, जिरे, आणि हिंग. तडतडून घ्या. ह्या पद्धतीन एक भोगीची भाजी आपण दहा ते बारा मे मिनिटात शिजवून घ्या.
झालं.
सगळे आपण जे आपण ते भाज्या चिरून घेतले. वा बटाटा, गाजर, वटाणा, हरभरा, घेवडा, हे सगळं घालून दोन मिनिटात चांगलं परतून घ्या. दहा ते वीस. दहा ते ते बारा मिनिटात शिजवून घेतलं अस की, आपली भोगीची भाजी तयार होती.
हा हा हा
आणि दुसरी मी सांगितलो बाजरीची भाकरी.
हां
अ बाजरीचे पीठ दोन कप घ्यायचे. म्हणजे पीठ जितके ताजे असेल भाकरी तितकेच छान होते.
हां
ते चार च मोठे चमचे अ पांढरे तीळ. पीठ मळण्यासाठी गरजेनुसार कोमट पाणी वापरल्यास भाकरी छान मऊ होते. एका परातीत बा बाजरीचे पीठ घ्या. त्या पा त्यामध्ये थोडे थोडे कोमट पाणी घालून अ हाताच्या तळाचे पीठ चांगले चार ते तीन मिनट मिळून मऊ करून घ्या.
बर.
पीठ जितके छान म्हणाल तितकेच तुमची भाकरी चिकक म्हणजे भाकरी कडेचे कडेने चिरकट होते.
हा. हा.
मळलेल्या पिठा मळलेल्या पिठाचा एक थोडा घट्ट तयार करा.
बर हा.
पोळपाटावर हा पोळपाटावर ठेवून तुम्ही ते छान पद्धतीने लाटून गॅस वर भाजला तरी पण त्यावर थोड पाणी लावुन छान छान पद्धती आपली भाकरी तयार होते, भोगीची भाकरी. आणि अ भाजी ह्याजी
हा.
भोगीची खमंग मक मिक्स भाजी.
हां.
ह्या पद्धतीने मकर संक्रांतीला हे दोन पदार्थ आमच्या इथे केले जातात.
होय खरंच म्हणजे पद्धत खूप छान आहे. तुमच्याकडची आणि जे तुम्ही भाकरी बाजरीची भाकरी सांगितली, ती म्हणजे अ तुम्ही म्हणजे लाटायची का ती म्हणजे अशी थापटली जाते?
एक एक जण लाटतात किंवा थापून थापूनच घ्यावी लागते. कारण थापूनच करतात जास्त करून. आणि वरून तीळ टाकायचं, ते त्याच्यावर. म्हणजे भाकरी जेणेकरून ते भाकरीला छान चिकटपणा येणार नाही.
बरं बरं. खरंच म्हणजे म्हणजे मकर संक्रांत असेल किंवा आता मला जरी वाटल खावीशी. तर मी नक्की ट्राय करीन आणि रेसिपी छान आहेत, तुम्ही ट खूप म्हणजे त्याच सांगण्याचा प्रयत्न लय छान होता तुमचा, खरंच मला ऐकायला खरंच छान वाटलं ते, तर ओके हा चालेल चालेल.
हा.